रोशन मिळेल? घर बरं हाय का? रिकामी काम करतो की म्हणून इथ खायल. मी आवरून घेतो रूम बी.
हम, डाळपालक करते मी आता. खूप दिवसाचा डाळपालक केलेला नाहीये.
जाळबालक करत का?
हो आता लक्षात आलं की पालक हाय. भांडे घासून घेते म्हटलं, पण थकली मी उभ राहून जाऊ दे बसून घ्या.
काल तर आमी करू उठले गेलते.
हो काय भाव येत तिकडे? पन्नास रुपये.
हम्म.
मी ती पन्नासच हयात आणली मी त्या दिवशी पाहिली मी. पण मला घाई होती वेळ ही नव्हता करायला म्हटलं जाऊ दे आता.
आमचं छान झालं होतं.
हम. कसे येल ते सांगून द बरं? पटकन मी आणणार आहे, पुन्हा मग त्यासाठी मला. डबल वेळ नाही घालवायला.
नको बाई बाईथ मला आमची रेसिपी सिक्रेट रेसिपी आहे.
हम. सांग पटकन हे कोण कोणत्या कॉलवर सांगून राहिली होती ते तर विचार कर.
बारीक चाप करून घ्यायचेत. घेऊन, घेऊन बारीक कट हा लंब्या, लंब्या चकत्या करायच्या.
हा बारीक.
आलूचे कसे असते आपण?
हम्म हम् हम् हम्.
तेलातच झाले पाहिजे. पहिले जिरं, मोरी, जिरंमोरी होऊ द्यायची. अदरक आणि मिरची.
जिरं, मोहरी, अदरक. कारली मिरची, मिरची आखी टाकायची का बारीक करू?
हम्.
ह.
अदरक-लसणाची पेस्ट, हा आणि ल त्यात मिरची पण टाकली तर चालतंय? जिऱ्याच्या फोडणीमध्ये टाकायचं? जीरं, मोहरी, हं.
हम्म. हो म.
त्यानंतर ते छानपैकी झाला तो मसाला. अर्धा लसणाची पेस्ट की नंतर रुटली टाकून द्याय? ते छान तेलामध्ये होऊ द्यायचं. हलवायचं एक-दोन वेळा, झाकण ठेवून द्यायचं.
हा.
हं, मग रोशन म्हणतो, हे घे रे, ह्याला नाही? मग दुसऱ्या भांड्यामध्ये काय करायचं, माहितीय का? शेंगदाणे घ्यायचे, भाजायचे, त्याची सॉल्ट काढायची. त्याचे दोन करायचे, शिकणे तर मग.
हम.
काजू घ्यायचे, काजूचे एक-दोन काप करायचे.
हम्म.
हम्म, मग ते झाल्यानंतर खोबऱ्याचा खीस घ्यायचा. तू पण त्या एकाच कढईमध्ये सगळं फ्राय हो, सोबतच फ्राय करून घ्यायचं. खोबरे लास्ट टाकायचं, मग ते फ्राय झालं.
शेंगदाणे, काजू, खोबरं.
हम्म, छानपैकी तेलामध्ये फ्राय. फ्राय करून घ्यायचं. मग ते फ्राय झालं की तुम्हाला मिक्सरमधून काढायचं असेल तर काढा, फक्त. फक्त तर एकच घर का द्यायचा? जास्त खरकर द्यायची गरज नाही.
हम्म बरं.
मोयच मग ते झाल्यानंतर
हम्म.
हम्म, दरदिवशी करायचं मला, नोडल तसं आवडायचं. मग आता इकडचे तर तुरटले झालेलेत. हा, जसे करत झाले तसेच हा. मग त्याच्यामध्ये लसूण आपलं गेरे रो
पावडर.
मग बोलता पण नाही यायला मग. हम्म, त्यामध्ये आमचूर पावडर आहे का तुमच्याकडे?
हो हम्म.
आमचूर पावडर, तिखट, हळद, धणेपूड. जे टाकून द्यायचं त्या करटल्यामध्ये, हलवायचं आणि त्यानंतर ते आपण हे केलेलं असतं ना, काजू, शेंगदाणे. खोबऱ्याचं ते क्रश केलेलं मिक्सरमधून ते टाक. ून द्यायचं. मग हलवायचं, मीठ टाकायचं. आणि नंतर थोडस तेल टाकून, त्या पहिल्या कडईमध्ये किशमिशई फ्राय करायची. छान फुगू द्यायची. खीशमिशई तुम्हाला वाटले एखाद दोन काप करायचे असेल, तर ते करायचे. त्यात नंतर ती पण याच्यामध्ये टाकून इतकी टेस्ट टी भाजी होती ना. खूपच एकदम. अशी करून बघा. माझ्या मसाला गरम व मसाला वगैरे काही नाही. मसाला काही नाहीये. आप पण आमचूर पावडरचा मसालाय त्याच्यात. आमचूर पावडर.
आपण मॅगी मसाला टाकला तर?
ते टेस्ट बिखरुन जाईल. म्हणजे मला वाटलं तुम्ही गरम मसाला टाखू शकता. तुमच्या इच्छा. पण मॅगी मसाला नाहीत.
बर. किंचित टाकुण अस जस आमचुर पावडर जवडी टाकू ना, बर आमचुर पावडर किती टाकायची ते तर सांग?
अर्धा चमच. म्हणजे तुम्हाला नीड असेल तितकी. थोडशी टाक कायची टेस्ट लागली पाहिजे. बाईट म्हणजे ते आपण जे करूटला खातो ना तेव्हा. आणि मग ते पूर्ण भाजी झाली. आणि अर्धा चमच सखर टाकायची. लास्ट मध्ये. आणि मग नतंर गॅस बंद झाला. भाजी थोडी आपल्या चवीनुसार तिखट.
ह.
आणि त्यानंतर आता गॅसची फ्लेम आपण बंद केलेली आ ऑफ केलेलीये. ते थोडा कोमट झालंय. त तिच्याच्यानंतर थोडसा निंबाचा रस पिळायचा. आणि पुन्हा एकदा हालवायची. एकदा हा. लिंबू पिल्यानंतर गॅसवर ठेवायचं नाही पुन्हा. कारण मग ते कडवट पना येत असतो लिंबाला कधीपुन्हा.
बर. हो हो. नंतर तुम्ही हो का? आणि एक पाव लागले असतील ना तुम्हाला करूठले?
हा एक पाव लागले तेव्हाच संपले. सध्यांकाळी भाजी बी भेटली नाही आम्हाला.
बर बर बर म मी आता करेल. घरी त आणेल. पण छकुलीलाही घेवुन जाईल. कारण तिलाही करोटल्याचा प्रकार म्हणलं काही
फाईव स्टार हॉटेलमध्ये बनवतात. जे पण हे सीजनल मध्ये येते ते. तेव्हा. आपल्या इकडच्या हॉटेलमध्ये कशी बनवत मोठमोठे हॉटेल असतात ना, त्यामध्ये अशी भाजी बनवतात.
हो बरोबरे.
एक वेळा खाऊन बघ असशी
हो हो हो. करील- करील. नक्कीच. ते आणि मग ते काव करुटले नरम राहतात का? कडक होतात? क्रंची होतात का? का नरम राहतातच. नरम राहतच असतील ना छान? त्यामुळेच तेच सगळी भाजी छान होती बिना पाण्यातच सवय करून घ्यायची. निके जर तुपात केलं तर अजून छान होईल.
हो ते तर छान होत. माझी रेसिपी कोणाच सांगू नका आता मी सांगणार नव्हती माझ्या चायनलवर टाकायची रेसिपी आहे हा.
बर चालेल ना.
हम्म मी शूट केलेलं आहे पण टाकलेलं नाहीये.
नाही का? हम्म टाक मग. मग कोणालाच सांगणार नाही करणार डायरेक्ट.
हम्म.
मग तुझी ही रेसिपी सेव होईल ना गं केली तर मी? होय तू टाकल्यानंतर?
हां.
हं टाकल्यानंतर चा सेव होईल ना? हम्म छान गोष्ट हाय ना मस्त. टाकले की पटापटा कर हे सगळं. घनघन नको करू आता ती अजंलीचे दोन आयटम पडले. त्यावर रेसिपी छान छान आहे ना येडे.
आरे खूप रेसिपी आहेत खूप.
हों कर नि केे आणि आहेत. ते रोशन व्हिडिओ काढयलाय आं कधी आयुष कळेकर. चांगली भांडी कोणाचे असेल तेवढं युज
भांडेच तर तेच आहे किचन वगैर चांगला, पण वेगवेगळे भांडेच नाहीये.
शेजारचे बाई कडून घे ना माय.
त्यांची पण घे एवढे विशेष नाहीयें.
ते तर
आमच्या इथे डिश सजवायला आहे पण करण्यासाठी व्यवस्थित कढई वगैरे नाहीये.
अंग काय येतात. आता माझ्या इथे य काय आयटम केला नाही निके की तू किती छान शूट झालं असत. पण लयच घनघन तुझी भांडी बी नाय
अरे आत्या मुलगी झोपली ना मुलगी झोप ली ना ते लगेच उठती लगेच. ती म्हणती ये घे आता जबरदस्ती तिकडी गेलो. खाऊ पण देत नायी मला.
हम्म.
पहिल्यासारखी थोडी पण नाहीये इतकी तडतड तड भांडी काढून टाकते की भांड्याच्या टोप आपल्या मधले भाजी वाला दिसल ते काढून फेकती हां
तुला चांगलं भांड लागत तर तूं अं घेऊन घे ना येगळी त्या घरी डब्बर आहे ना सगळे तुला पर्मनन्टली काम येतं नां ते.
हां ते माहितीये मला माझ्याकडे ते व्यवस्थित नाहीयेत मी आता स्टीलचे भांडं घेणार आहेत माझ्या आर्मीचा जो सट ओ माय गॉड! मी काय बोलली याच्यावर माझे जे तिकडें न्यायचे भांडेयेंत ना
हुं
आम्ही बाहेर राहतात त्याचे भांडे एक पण माझं असं नाहीये माझे भांडे सगळे चांगलेच आहेत. हे आमच्या घरात यूज करतात पण मी नाही करत ना. माझे तिकडचे भांडे खूप चांगलेयेंत ए टू झेड चांगले वाडे घेतली आहेत मी मिक्सर पण माजता छान की खूपच
पण तू आता तुझ कसंय खममला जर थांबली
कढईवर ते घेऊन टाकते मी.
तू खम हा खममला जर थांबली तर तुझ्या बाळाला सांभाळला असतात त्या त्यामुळे तुला वेळ असतो हे म्हणते मी. तर तू काही करू शकते त्यांच्या इथं
हा पाहू तर ते तर करतेच म्या तर करायचच हाय. आता इथं, इथं स्टार्टिंग करून देते.
हा इथं स्टार्टिंग कर
हम
ऐश करून घे, चांगला व्हिडिओ करून
अरे बापरे मागे मी कशाची मशरूमची भाजी ती पण इतकी छान बनवली होती ना.
ह
ती पण शूट केलेलयं पण टाकले म्हंटले एका मागे एक शूट झालेले बरे मी आता दोन तीन अपलोड करेल नंतर अपलोड नाही करणार. हम्
नाही एक रूल्स ठेवायचा आठवड्यातून दोन ऍटम पाडायचे. जास्त नाही दोन आयटम म्हणजे मग आपल्याला किती लाईक येतात हे दोन दिवसात कळतच
हम्
होम छान रेसिपी ऐकायला मिळाली मला, थँंक यू आता ना मी एक आज परतीच तरफडा
करुटल्याची करुटली म्हणतो कारल्याची पण भाजीची खूप नवीन रेसिपी आहे ते नंतर पण नंतरच्या याच्यामध्ये डिस्कशन मध्ये.
ह
नाही ती डायरेक्ट अपलोड झाल्यावर बघा. हॅलो.
ह ह